हा
आवाज येतोय का?
हायतोय.
तुझा येत नाही अनिट आवाज
अडका लागलाय का?
नाही एकदम असं लांबून आवाज यायलाय.
एक मिनट हॅलो येतोय आता हॅलो हॅलो हॅलो हॅलो ते
हॅलो
हा येतो आता आवाज
हा यायलाय पण लांबून यालाय कासा हेडफोन घातलास काय
नाही
हम्म हम्म
मला तुमचा आवाज काहीचेन झालता.
का ते?
मला आवाज
होय.
हा
थोडं रेंज मध्ये आहे मग
हा आलोय आ तुम्हाला यालाय
यालाय मला आवाज पण थोडा हळू यालाय
हा हा
टायगर आलाय काय नाही बघ बसलय
हा हा जेवण झालं मी पण टास्क करत बसलोय
हा जेवल बघ आत्ताच तू जेवलीस
होय आता जेवल
हा हा ह
हम्म मग काय चाललंय
काय नाही बघ
ह ह्यावेळी सुट्टीला कुठे गेलता काय नाही
सुट्टीला गेलेल बघ शेगावला गेलो होतो
हा
हा गेलो तू उन्हाळ्याच्या सुट्टीत
हा
मेमध्येध्ये
कसं केलता
ट्रेन न गेलेलो ग
गर्दी असेल मग मे महिन्यात
नाही आम्ही आधीच रिझर्वेशन केलेलं ना एक महिनाभर आधी
हा हा रिझर्वेशन केल्यावर मग आपल्याला सेपरेट ह माहितय काय
हा आपली आपली जागा स्लीपरच रिझर्वेशन
हा हा मग काही नाही मात गला होय किती दिवस लागतात
आज दुपारी निघालं की उद्या पोहोचतय एक सकाळी दहा अकरा वाजेपर्यंत पोहोचतय बघ
हा म्हणजे निम्मा दिवस जातोय
हा निम्मा देऊळी जातो
हम्म मम कसा आहे शेगाव
शेगाव छान आहे बघ
छान आहे त्या गजान महाराजांचं मंदिर आहे ना
हा गजानन महाराजांचं मंदिर आहे
हम्म
एकदम म्हणजे एकदम छान आहे होय गर्दी होती की उन्हाळ्या मु
हा सुट्टे असतात त्यामा येतात भरपूर जण
हा सुट्टी असल्यामुळे सगळे येतात
हा मग कोण कोण गेला होता फॅमिली सोबत
हा आमच्या फॅमिलीसोबत गेलेलो
हम्म हम्म नग मैत्रिणी सोबत पण गेलता का नाही ट्रिपला
मैत्रिणींसोबत नाही बाई एवढं आता सगळ्यांची लग्न झालंत मैत्रिणींची
हम्म मुलं वगैरे बसले अस
हा आणि सगळी काय आता इथं नाहीय सगळे त्यांच्या त्यांच्या गावी त्यामुळे फॅमिली सोबत जायचं आपलं
हम्म! मग मैत्रिणी बरोबर काय तुमची भेट होत नसन. हा! हा.
हम्म, एवढ स्वच्छता तर एवढी आहे तिथं एक पान पडलेल दिसणार नाही.
होय.
होय, आणि खर्च पण नाही आहे जास्त सगळ्यात मेन म्हणजे.
म्हणजे
हम्म! खर्च म्हणजे राहण्याचा म्हण, जेवणाचा, नाश्त्याचा. हॅलो
हा हा, हॅलो येतोय आवाज?
होय, येतोय मला.
मला अडकायला लागलाय तुमचा आ
नाही मला रेंज आहे. तुलाच रेंज नाहीये. हा, बोलना येतोय मला आवाज.
हॅलो!
येतोय का नाही?
रेंज आहे मला तुमचा आवाज अडका लागलाय खरं.
अगं मला रेंज फुल आहे एकदम.
हा हा आला आवाज आता. काय म्हणत होता?
तिथली व्यवस्था अशी बघण्यासारखी आहे ग.
हा, हा. जेवण तेन सगळं म्हणजे महाप्रसाद असतेय काय?
हा सगळं आपलं चपाती, भाजी, वरण, भात लोणचं, गोड काहीतरी असते शिरा वगैरे
रोज सकाळ, संध्याकाळ हा किती?
हा साठ.
साठ रुपये?
होय.
हा, हा.
जेवण, नाश्ता वीस-तीस रुपये मध्ये.
हा, नाहीतर अशा ठिकाणी हा
फक्त निवास आहेत. त्याचं भाडं तर पर डे अडीचशे तीनशे रुपये फक्त.
होय.
हां.
नाही तर असं मोठं म्हणजे प्रसिद्ध मंदिरासाठी तर जरा खर्च जास्त असतोय.
हा हे तर नाही अगं आणि लाईन मध्ये जर उभा राहिलीच तू ह्यांच्या हम्! गजानन महाराजांच्या आहे ना समाधी घेतल्या तिथं लाईन मध्ये उभारलीस ना.
हा.
तुला प्रत्येक ठिकाणी ए सी, कूलर आणि प्यायचं पाणी.
हा.
हा बसायला जागा.
म्हणजे असं काय धक्काबुक्की तेन काय नसत्या.
हा हा हा, अजिबात नाही आणि एवढी गर्दी होती आम्ही गेलो होतो.
हा.
तर असं मे महिन्यात होतो आणि तिकडं पण भरपूर ऊन तर भरपूर असते तिकडं.
होय.
होय आणि उकडलं अजिबात नाही जरा पण गरम झालं नाही. प्रत्येक ठिकाणी असे मोठे मोठे कुलर
कुलर ते न हाय त्यामुळं.
हा हे दहा बारा पावलं चललीस कि तिथं कुलर, परत दहा बारा पावलं चललीस कि तिथं कुलर
हां. म्हणजे लहान मुलं तेन घेऊन गेला तरी, काय प्रॉब्लेम नाही.
होय होय काय प्रॉब्लेम नाही, लई छान व्यवस्था हाय त्यांची आणि भक्त निवास तर एवढे स्वच्छ म्हणजे स्वच्छ हाय, अगदी फाईव स्टार हॉटेल आसल्यासारखं एवढे स्वच्छ हाय.
हा नाही तर बाकी ठिकाणी नसतय, काहीच सोय नसत्या.
काय नसतय आ ग आणि? हॉटेल घेऊन पण ते हॉटेल ला एवढे पैसे देऊन सुद्धा तीत व्यवस्था नीट नसतिया.
काय सोय नसतिया होय.
आणि ह्यांचं सगळं वेळेत हाय, जेवण संध्याकाळी चालू होते. फक्त जरा आधी कुपन घ्यायला लागत्यात.
हा.
हम्म कूपन जरा घेतली की मग कसं हां कूपन दिलं की लगेच ताट मिळतय आपल्याला तिथं पण व्यवस्थित अगदी धक्काबुक्की नाही, किती पण गर्दी असू देत. एका लाईंनन व्यवस्थित सगळ्यांना जेवण, नाश्टा
हा.
चहा सगळं होय.
तरी मग इथ चांगली सोय हाय की.
भरपूर चांगली सोय हाय. आसल अशी व्यवस्था मी कुठेच बघितली नाही.
हा. आम्ही पण मधी गेलतो अक्कलकोट ला. पण तिथं एवढी गर्दी म्हणजे, पहाटेच्या चारला का काकड आरती आरतीला गेलतो. मग लई गर्दी तिथं म्हणजे आस उभरहायला पण जागा नाही, एवढं तीथ तर मंदिरात गर्दी.
हम्म.
आणि नुसता एकमेकांना ढकला ढकली आणि आरती सोडून सगळी फोटो आणि व्हिडिओमध्येच होतीत.
हम्म तिथं शेगावला नाही.
हम्म.
मंदिराच्या बाहेर आल्याशिवाय फोन अलाउडच नाही तिथ.
तिथं पण नाही अलाऊड, पण कोण ऐकतय आता?
होय नाही तिथं काढूनच घेत्यात फोन आणि काय करत्यास
हा. आणि तिथं अ म्हणजे आस जेवणाची तेन व्यवस्था असतिया, महाप्रसाद असतोय दुपारचा पण तिथं पण लय गर्दी आसं म्हणजे शिस्त म्हणजे काय नाहीच
व्हय.
मंदिर छान आहे पण तिथं बघायला, आरती वगैरे चांगली करत्यात सकाळची पण लई गर्दी लय म्हणजे, नीट आपल्याला दर्शनच नाही घ्यायला मिळत.
होय.
तिथं पुढं उभा राहायला पन नाही, पुढं नुसता गेल की ढकलतात
तिथं नाही व्यवस्थित दर्शन घेऊन आपल्याला मनाप्रमाण बाहेर पडता येते बघ. आणि धक्काबुक्की नाही काय नाही, काही नाही आणि एवढं व्यवस्थ स्था चांगली हाय तिथं लई छान व्यवस्था हाय.
हम् बाकी ठिकानी नसत्या एवढी व्यव
हम्म आणि एवढी माणसं आणि बाय! का तीथ कामाला हाएत, फक्त सेवा करायला म्हणजे ना त्यांना पगार ना काही स्वतःहून तिथ सेवा करायला जातात माणसं.
म्हणजे असं काहीतरी इच्छा वगैरे पूर्ण झाल्यावर जात असतील काय?
पंधरा जनांचा ग्रुप असतोय तिथ जायाय आणि राहायचं त्यांच जेवण सगळं त्यांचा खर्च आपण काय खर्च करायच नाही फक्त तिथ सेवा करायची एवढी माणसं जातात बायका ग्रुप म्हण सेवा करण्यासाठी जथं
म्हणजे इथं मंदिर वगैरे स्वच्छ ठेवायचं
हा स्वयंपाक म लेडीज जास्त करून स्वयंपाकात असतात.
हा.
अं केअर कटच आहे ते बाकीचे जेंट्स बाकीच्या कामामध्ये असतात बघ. लई छान आहे. एवढं मोठे भक्त निवास आहेत म्हणजे लई म्हणजे लई मोठे.
हा तुम्ही भक्त निवास घेऊनच राहिलेला काय?
निवास पासून मंदिरापर्यंत फ्री बस आहे त्यांचीच बस न्यायला पण सोडायला पण.
हा.
व्हय.
हम्म मग चांगली सोय तिथे सगळी.
हम्म.
हम्म जाऊन यायला पाहिजे एकदा.
हम्म जाऊन या एकदा.
ह
या जायचा खर्च तेवढा जरा ह जास्त आहे फक्त रिझर्वेहेशन करून जायला लागते लांब आहे ना याय जायचं रिझर्वेशन गर्दी असते रेल्वेला लँग रूटची रेल्वे आहे ना महाराष्ट्र एक्सप्रेस
रेल्वेच असतता का तिकड असं म्हणजे बस वगैरे काय नसत का
बस आहेत पण बस परवडत नाही ग. तिकीट भरपूर असते बसला हे कसं पाचशे रुपये तिकीट आहे आपल्याला इथन.
हा‌.
मग बसला पंधराशे दोन हजार तेवढं कुठन तेवढं जाऊन येतोय परत.
होय ते लई होते मग बसच.
हा.
हम्म चालतय चालतय.
हां.
जाऊन येतो एकदा आता.
चालतंय.
हा हा ठीक आहे.